हॅलो हा बोला कि
हा हा जेवलीस
जेवलो घ य तु मी
जीवनच
हा हा उरलं काय नाही बस लो या
हम्म हम्म आवररलं की अवून तास बरे झालं
पोर
पोर झोपल्यात बाळ कुठे गेल होय
हा या फरसना खा लागला
हम्म हम् सेलिब्रेशन झालं का छान
झालं झालं
हम्म काय स्पेशल काय केलं त समळ
भात
व्हेज व्हेज नॉन व्हेज काय नाही नॉन व्हेज ला त्यांच्या घरातली आमच्या घरातली म्हंटली मुलाच्या आठ दिवसा दिवशी कुणाचा तरी बळी जाऊन मोठ्यान करायचा नाही
हा हा
त्यामुळे भेज होत
भीज होत मग काय काय काय होतं भीज ला
मसाले भात होता
हा
म्हणजे त्यात आपलं बटाटो गाजर
हम्म
घालून भाजता परत आमटी शेवग्याची होती आणि शेवत कुर्मा
हा
परत पनीर नाही काजू कुरमा
हा हा
पनीर आणलं नव्हतं आता पनीर कोण सहसा असं खात नाहीत
हो
काजु कुर्माच
हा हा
मग ते पनीर कराय नवतं काजू कुरमा केलता
हम्
परत हे चपाती आणि गोडला श्रीखंड होत
हम हम छान होते कि म जेवण
होय
मोठ्याने केला का
मोठ्यानच झाला म्हणाय ज
हम्म
मोठ्यानच झाला
ह् मजे आता पसारा कढायला वेळ लागतच पाहुण्या त्याली खेळणी कपडे परत भांडी ते
होय ते स सगळं काल पासून ठेवत झाला आज संपूर्ण सगळ बाळाची खेळणी घेणे एकच गाडी काढली नाहीतर बाकीचे ठेवून दिलेत
हम् हम्
कि चुलत्या ना आणलेली गाडी तेवढी काढल्या नाही तर बाकीचे सगळं ठेवले
हा हा कशा आला सगळ्या गाड्याना बाद होऊनच जात्याता पिशवी घालून पॅक करून ठेवायच्या पुढं उपयोगी येते का
होय होय
कुणाला तरी प्रेझेंटला द्या का होत्या नाहीतर पुढच्या लक्षणाान उपयोग पडतया
प्रेझेंटला जा सोघ नाही व त्यांच्या त्याच्या्या आत्याने आणडे लायता
हम्म.. म काढायच्या एक वर एक वर एक वर आणि
होय. तेच्या आतेने नेनद्यात नाही. एकात तीन घोडां आणला दोघ्या तिन घोडा आणलाय एकात तीन बुलट सारखी गाडी आणली या.
हा.
आत्या न आणल्या ठेवल्याता सगळ्या चुलत्या न आणलेली तेवढी काढल्या
कायल
चुलत्यान आणलेले तेवढी फक्त काढली आहे
हम् हम् सायकल आहेम आहे का त्याला
क सायकल ह त्याची
तेची सायकल हाये.
हो मध्ये आजी आधी तुम्ही घरात आणली का?
होय.
ह..
तोगस कण्या गल्लीतली पोरं खेळा लागलीत कनी सायकलीवरनं. हा दंगा करायचा. त्यांच्या सायकली घ्यायचा.
हां.
म ती सायकल त्याला नवीनच आणली.
हो.. एकाचं बघून एक रडतेय आता द्याय लागतय सगळं.
म्हणून सायकल आणली त्याला.
म त्याला चालवता येतिय का?
नाही. तू कसे आशे म्हनत्या? पुढं.. बसण्यासाठी शिटआय आणि वर ऊन लागू नये नाहीतर पाऊस लागू नये म्हणून छत आय. आणि पाठी मागत त्याने हँडल आए. ते हँडल वळवळ तिकडे कधी वळतंय.
म्हणजे नवीन, हम् कितीला बसली?
आडीच बहुतेक.
हा.
पण छान आय. पहिला पहिला बसत नव्हता.
भी
आत्ता? होय. एक कुणी कणी अ आता बड्डेला बी मान आणटलेय.
हा.
त्याला तरी हातच लावत नाही.
भीत असल. म्हणजे आसं सवय नाई ना.
हा ते अम्ब्युलन्सच्या आवाजागत त्याचा आवाज येतो.
त्या मुळं तो बीतो इले
आथवर पॅक करून ठेवायचं आणि ज्यावेळी त्याला कळल त्यावेळी काढायचं.
होय. ते ठेवलेच पॅक करून आणि एक चहाचा कप एक काढलाय.
चहा चा कप?
कुणीत हम्म.. दोन कप आल्यात.
हम् हम्.
तो चहा चा कप आए का नाई, त्यात गरम कायतरी ओतलं की लाईट लागतीया.
दोनी बी कपातनी
नाही नाही एका कपात आणि एक कप चांगला आहे मोठा आहे त्याला चमचा तो एक कप आहे का नाही तो मोठा आहे हो छान आहे तो पण त्याला चमचा वगैरे आहे ह एकाच कपाला फक्त लाईट लागत्या
आसं म्हणजे काय कालेय बाहाला अजून
टेडी आल्याच परतं, अ अशे आले टेडी भरपूर आल्यात. कपडे आल्यात. आणि अ.. गाड्या आल्याता. एक आंघोळीला बसण्यासाठी बाप टप आला बाद टप.
हा हा अंंघोळ घालताय का मग त्यात
घालतोय घालतोय
बघ खेळतोय का त्यात
किती किती उषर खेळतोय येतच नाही बाहेर मग
ते एक बरं झाल
आमच्या दिदींचा फोन येत आहे
नंदू बईंचा
होय दोन नंबरच्या
हम्
चार मिस कॉल पडलेत
कायतरी अर्जंट असेल
होय अर्जंट म्हणजे त्या दुपारच्या दररोज दुपारी करतातच फोन
हा हम
त्यांचा दररोज दुपारी हा कॉल येतोच
इतकय
हम्म
किती नंदा तुम्हाला
मला सख्या तीन आणि चुलत एक
आं
सख्या तीन हायता आणि चुलत एक आहे
हम्म हम् नाही सारखं म्हणताय की दिदींचा फोन येतोय दीदींचा येतोय
दोन नंबरच्या दिदींचा येतो दररोज एक नंबरच्या दिदी काय हेला गेल्याता अ पंढरपूर ला
हम्म
आणि एक तीन नंबर ज्या नंदुबाई आहेत त्या सख्या मामी पण आणि नंदुबाई पण आहेत मग त्यांचा काय सकाळ सकाळ संध्याकाळ असतोच
हा हा
आम्ही दोघी अशा म्हणजे नात्यातल्या हाय असं वाटत नाही आम्ही दोघी अशा फ्री असतो मैत्रीण असल्या गत
हा तसच चांगलं कशाला ते स सगळ - सगळं म्हणजे अ नात्यांच्या दबावाखाली राहिल्यागत तसलं काय आपल्याला आवडत आपल्याला पण आवडत नाही
अ नाही आम्ही सगळ्याच तिघी पण आम्ही त्या पण दोघी तशाच असतात त्या एक काय म्हणजे ह्या त्या लई काय त्यांच्या नादाला लागत नई हायत्या एक चुलत हायत्या त्या
प्रिम अ दिित छान
होय होय
त्यापालीकडला कधी येत नाहीत का
आलल्यारी बाळा त्या बड्डेला आलत
हालेल्या ह
होय त्यापण म्हणजे छान आहेत्या त्या पण असत्यात ह्यातच आम्ही मिळून मिसळून असतो आम्ही
हम् ह तर काय
चौली पण छान असत
कधी ट्रीिप वगैरे काय करताय का
ट्रिप काढायची होती तोपर्यंत तीन नंबरच्या नंदुबाईंचं बाळबार्क होत मागच्या वरती
अं
अ ट्रिप काढायची होती तोपर्यंत अ नंदुबाईंचं बाळ वारक तीन नंबरच्या
हा
आणि आता तोपर्यंत माझं बाळबारक
ह हा मग राहिली का
होय होय
हॅलो
हां बोला की ऐकू येत त मला
हा हा म्हणून राहिली का ट्र्रीप जायची
होय म्हणून
हा ह पाऊस आहे का तुमच्या तिकडे
पाऊस नाही कडकडीत ऊन आहे सगळी शेतातली कामच संपूर्ण थांबले आहेत
ह इकड पण आमच्या इकडे कडक खण आहे पाऊसच नाहीय
हं